हां बोल की.
हा आवाज येतोय ना व्यवस्थित?
हो हो येतोय.
हा म. मग आता मी विषय म्हणजे मी म्हणत होती तुझी आवडती डीश वगैरे का आहे त्याच्यावरती आपण बोलूया थोडंफार म्हणजे मी सांगते तू पण सांग तुझ्या आवडती डिश.
हो चालेल.
तर मी सुरुवात मी सुरुवात करते. अ म्हणजे डिश म्हणजे आवडती अशा भरपूर सगळ्या डिश असतात आपल्या म्हणजे अ ज्या आपल्याला आवडत असतात. अ पण शक्यतो करूण म्हणजे अ त्याच्यामध्ये पण प्र कार आहेत म्हणजे जसं काय? नाश्त्यामधली डिश असेल किंवा जेवणातली असेल किंवा एखाद्या भाजीचा प्रकार. तर मला तसं नाश्तामध्ये म्हटलं तर पाणीपुरी खूप जास्त आवडते. आणि मला वाटते सगळ्याच मुलींना खूप जास्त आवडत असेल पाणीपुरी.
बरोबर.
आणि मुंबईचा वडापाव. ह्या दोन नाशत्यामधल्या ज्या म्हणजे डिश आहेत. त्या मला खूप जास्त आवडतात अगदी लहानपणापासूनच. आणि जेवणामध्ये म्हटलं तर आपलं फेमस आहे. नॉनव्हेज जे असत ते मला खूप जास्त आवडत पण आता मा माझं लग्न झाल्यापासून माझं थोडस प्रमाण कमी झालंय खायाचं. कारण की मी जिथे राहते तिथे ते चालत नाही म्हणजे बनवलेलं घरात वगैरे तर मी जेव्हा पण माहेरी जाते तेव्हाच खाते नाही तर सासरी असले का मला खायला भेटत नाही तर थोडी खंत वाटते. ते कि लग्नापासून थोडच माझ हा. गोष्टीपासून मी लांब आली तर तू काय सांगू शकते तुझी आवडती डिश.
बरोबर आहे कारण खाद्य संस्कृती आपल्याला म्हणजे प्रत्येक गोष्ट ज्या पदार्थ आहेत ते खायला आवडतच मला पण अं. सगळ्यात जास्त नाश््यामध्ये म्हणलेस तर वडापाव खूप आवडतो मी नाही म्हणजे साठवडत नाही एकदा कस ना मिस्टरांना आणायला सांगते कारण अ खूप म्हणजे खूप आवडतो मला
हा.
बिल आणायला ह्यांना पण आणि ते आणतात. कारण मला एकदा दिसली की मला फोन
आवाज तुझा अडकतोय ग म्हणजे येतच नाहीये मध्येच हा मजेच जातोय आवाज
हा जेऊ. जेवणामध्ये म्हणजेच तर मला अ अंडागिरी जास्त आवडते आणि जे अ माशाचे सगळे अ फ्राय केलेले जे प्रकार आहेत फ्रानस मण अ किंवा सुरमई म्हण पापलेट म्हण ते लै जास्त आवडतात अं लेपो मासा म्हण. खूप भारी म्हणजे त्याची चव पण खूप छान आहे. आणि मी अं म्हणजे गरोदरपणामध्ये खूप खालेत मासे. त्या त्या फॅटी ॲसिड चांगला असत ना बुद्ध्यांक साठी बाळांच्या विकासासाठी त्यामुळं त्या तेव्हापासून मला मासे खायची जास्त सवय लागली. अं आपण ते फ्राय वगैरे केलेले मासे खूप छान लागतात. मला आधी रेसिपी बनवता येत नव्हती. पण मी ज्या ठिकाणी राहत होत तिथल्या मैत्रिणी मला ती शिकवली. आणि मग मी ती फॉलो पण करते करते मी ट्राय करतोय. आणि करते आणि आता चांगली जमते त्यामुळे तो एक आनंद वेगळाच आहे. असं पण आहे पण आमच्या पण घरी सगळी मारकडे असल्यामुळे आम्हाला पण ते आता थोडे इकडं आलं की अ म्हणजे खाता येत नाही हसं पण आहे.
बरोबर म्हणजे अ कसं आपल्या आवडती वस्तू असते. अ ती अगदी म्हणतात ना आणि स्पेशल माणसाने ती केली तर जास्तच आवडत. जसं आ मी बोलली की मी माहेरी गेल्यावरतीच खाते. पण ते मला फक्त माझ्या आईच्या हातातच आवडतं कारण की लहानपणापासून ती चव मी खाल्लेली आहे. आणि अजून एक दुसरं म्हटलं तर मला आईच्या हाताचं ते वरणफळ तुला माहिती आहे का चक. कुल्या बोलतात आमच्या गावाकडे पण शहरामध्ये वरणफळ वगैरे बोलतात. तर ते माझ्या आई खूप छान बनवते आणि त्या दोन प्रकारचे बनवते म्हणजे एक गोड अस वर्णातले असतात. आणि तिकटातले असतात. तुला माहिती आहे की नाही माहिती आहे का सकुल म्हणजे वरणफळ बोलतात बघ चपाती म्हणजे अशी वरणाला फोडणी येते ती आणि त्याच्यामध्ये चपाती असे लाटून त्याचे अ छोटे छोटे असे कापण्या करून त्याच्यात शिजवते. खूप छान लागत हा म्हणजे ती तिथे तर मी खात होत. तीच म्हणजे माहेरी पण इकडे मी आता आली आहे जिथे तर तिथे पण म्हणजे ते लोक पण खातात म्हणजे इकडचे लोक. ते लोक डाळढोकळी बोलतात त्याला आणि ते जास्तच गोड असत म्हणजे गोळ गोळ वगैरे टाकून खातात. तर मला ती एवढी आवडत. नाही पण माझ्या आईकडची मला आवडते आणि मी नेहमी गेली माहेर पणाला की माझ्या आई म्हणजे तिला न सांगता ती बनवतेच ती कारण की आपल्या आईला माहिती असतं की ल्याला काय आवड काय नाही आवडत तर मी भरपूर म्हणजे पं दिवस गेली तरी पंधरा दिवस मधले. जे मेन वार असतात गुरुवार वगैरे ते सोडून मी बाकी सगळे दिवस नॉनव्हेजच खात. कारण की इथे भेटत नाही आईला माहिती असतं चांगलं. त्यामुळे तू एकही दिवस वाया घालवत नाही मला भरपूर. भरपूर खाऊ पिऊ घालते हो.
अ तसं माझं पण आहे अ मला जास्त. जे अं अंड्याचे जे प्रकार आहेत अंडागिरी म्हण अ बुर्जी. परंत अंड्याची पोळी मला ते फार आवडते आणि ते पण मी खूपदा ट्राय करते. परत झु झुमक्याची थापोळी पण बनवतात ती पण मला फार आवडते.
ते पण मी आवर्जून खाते परत शेवया. शेवाळ्या शेवया माझ्या पण खूप आवडत खाद्यपदार्थ आहे तो. ते पण मी ब कधी कधी तरी बनवते. अ परत. इडली डोसा मन ते पण आवडतं मला. अ म्हणजे अ ज्या दिवशी सुट्टीचा दिवस असेल त्या दिवशी. हा बेेत फिक्स असतो आणि आम्ही त्या आवर्जून खातो पण.
बरोबर आमच पण तस असतं म्हणजे सोमवार ते शुक्रवारी मिस्टरांची नोकरी. क असल्यामुळे काय आपलं जे रोजचं जेवण असतं डाळ भात भाजी चपाती तेवढंच असतं पण शनिवार रविवार दोन दिवस ते घरी असतात त्यामुळे आम्ही असं काही,, वेगळं म्हणजे जे सगळ्यांचं. एखाद्या शनिवार रविवारी माझ्या आवडीचं, एखाद्या शनिवार रविवारी त्यांच्या आवडीचं. असं आम्ही जेवण बनवत असतो कारण की म्हणजे आठवड्याभर तर सोबत जेवायला वेळ नसतो. पण ते दोन दिवस तरी सगळ्यांनी सोबत बसून जेवावं. असं आवडतं आणि म्हणजे माझ्या मुलाला पण कसं आहे. अमुक गोष्टी ज्या मला आवडतात ते त्याला आवडतातच. त्यामुळे म्हणजे होऊन जातं आमचं. त्याला देखील म्हणजे अ म्हणजे फक्त त्याच असं आहे की,, तू तखट जास्त प्रमाणात खात नाही. त्याला गोष्टी थोड्याफार अशा म्हणजे स्वीटनेस असावा त्याचा गोडावा. काहीतरी अस म्हणून मी थोड गळ टाकून वगैरे बनवते रेसिपी कारण की त्याच्या पप्पालाच सवय आहे त्यामुळे मुलाला पण तशीच सवय लागली.
अच्छा अच्छा अ तसं आमच्या इकड फेमस तांबडा पांढरा रस्ता ते तर आवर्जून. बन दर रविवारी हा फिक्स असतो आमच्याकड बेत. तांबडा पांढरा रस्ता बनवला जातो मटण परत, अ लोक घरामध्ये जास्त असेलव तर चिकन त्याला क्वांटिटीमध्ये आणतात. आणि सिष्टी पाय पण बनवतात. आणि मस्तपैकी नाचणीच्या किंवा ज्वारीच्या भाकरी बनवतात आणि त्याच्यासोबत. ताव मारते आपला तून वाटत. ते पण डिश भारी वाटते खायला.
मी ती गोष्ट गावाला खूप जास्त एन्जॉय करते कारण की गावाला म्हणजे अशा आमच्याकडे पद्धत हो जत्रा वगैरे असतात म्हणजे तेव्हा ते बोकड वगैरे कापलं जातं. अ पण त्या जत्रेमध्ये बोलतात ना ते. जेवण म्हणजे कालवण एवढं पातळ वगैरे असतं. पण त्याला काय विशिष्ट चव असते काय माहिती म्हणजे मी खूपदा अनुभवले. अगदी भाकरी अशी कुसकरून त्याच्यामध्ये ते मठण वगैरे टाकवून. खूप म्हणजे छान वाटतं खायला असं. देवाच्या ठिकाणी करतात ते पण मी हे गावालाच अनुभवले शहरात. कधी ह्या गोष्टी माहिती नसतात पण गावाला आमच्याकडे होतात ह्या सगळ्या गोष्टी.
अ होय प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत आहे जेवण खाण्याची. कारण अ मी पण ज्या एरियामध्ये राहत होते तिथं पण मला. वेगवेगळ्या जिल्हतल्या मैत्रिणी भेटल्या आणि प्रत्येका जेवण खाण्याची सुद्धा पद्धत. वेगळे आता तुम्ही जसं म्हणला कि आमटीमध्ये सगळं. कुसकरून खाल जाते भाकरी वगैरे. मी पहिल्यांदाच पाहिलेलं होत मग ते आम आमच्या इकडे अशी तशी नाही खात आमच्या इथ पद्धशी सगळं ताटत मांडतात. म्हणजे व वाटत सगळं असत पद्धशीर. जेवण वाढलेलं आणि ते त्याला लावून खातात. आणि ते म मी पहिल्यांदा तसं बघितलं नंतर मला ते विचित्र वाटलं. म्हणजे असं कसं खातात लहान बाळसारखं म्हणजे. मला ते बरोबर नाही वाटलं मग मी विचारलं तुम्ही असं का खाता. तर ते बोलली की आमच्याकडे असच आय पद्धत आम्ही असच जेवतोय.
हो म्हणजे प्रत्येकाची पद्धत प्रत्येकाच्या भागात ना. हा,, आता,, जस आता आपल्याकडे ग म्हणजेऽ जे आमच्या भागात म्हणजे. गौरी गणपती वगैरे असलं तर त्याला गोडच जेवण असतं. पण तेच आपण आता कोकणात वगैरे. गेलो किंवा मालवणात गेलो तर ते लोक म्हणजे ते कोंबडी वडे. चिकन वगैरे त्याचा नैवेद्य दाखवतात गौरीला गणपतीला. म्हणजे प्रत्येक भागात प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी अगदी त्यांच्या जस परंपरा असेल त्याप्रमाणे त्यांचं. असतय.
बरोबर आमच्या इकडं तसं नाही गौरीच्या वेळेला शिदोरीला भाजी भाकरी बनवतात. आणि ति जी आळूची वडी आहे ती पण मला खूप आवडते. कोथंबीर वडी म्हणा आळूची वडी तरण खूप माझ्या. म्हणजे मी आता ती आळूची पानं पण आता पाक.
आवाज अडकतोय.
हॅलो.
हा आता येतोय.
तेच म्हटलं आळूची वडी पण मला फार आवडते.
हो मला पण जा खूप आवडते. आणि म्हणजे अ ती कशी म्हणजे अशी चांगली एकदम कडक वगैरे भाजली. तर अजून छान लागत आणि आता पावसाच्या दिवसात खूप येते क्रिस्पी. कि झालेली असली का म्हणजे त्याच्यात अस पांढरे तिळ भरपूर टाक. कुन वगैरे मला खूप आवडते. आणि माझ्या आईचीच आवडते पण मी दुसऱ्या कोणी जास्त खाल्ली नाही. अमुक गोष्टी म्हणजे त्या माणसाच्याच हातच्या आपल्याला आवडतात ज्या.
बरोबर.
पहिल्यापासून.
किंवा पुरणपोळी मण आपलातून असतो.
अ हो अ हो चालतय.
पुरणपोळी पण आपल्या कशी महाराष्ट्राची. हा पुरणपोळी पणा आणि शू री पण मास्र झाले.
होय, आपण आपले संभाषण संपवूया चालतय चल मग.
चालेल मला पण आणि मेन म्हणजे गुलाबजामन रा राहिल.
हम्म हम्म गोडामध्ये.
सगळ्यांच आवडत.
हो ते काय ते सगळ अगदी लहान मुलापासून सगळ्यांना आवडतं. चल मग संपवते मी कॉल ठीक आहे धन्यवाद.